हॅलो!
हॅलो!
हा बोल की, काय नाही हाय जेवण चालू हाय आता. पीठ चाळाला घ्यालोय. व्हय चहा झाला बघ.
काय कराल्यास?
पीठ चाळालोय चपातीला.
हा हा लवकर.
व्हय डबा एक द्यायचां हाय.
हा, हा डबा रोज देता तुम्हीच देताय काय?
व्हय रोज स रात्री इकडज असंतय आणि- सकाळच तेवढं तिकडं आसतय हम्म.
आजीला हाय नव्ह बरं आता?
हाय की बरा हाय ती.
मग
मग काय नाही. काल मॅच होती नव् काय झालं?
जिकली की.
इंडिया, कॅप्टन कोण हुतं?
कुठं मॅच बघाय मिळाली, टी व्ही वर मॅच लागलीच नाही आणि सकाळी मी, ती मोबायला बघितलेली जिंकलेल तेवढ.
हां, हां, हां.
तुमच्यांत लागतं असेल की?
व्हयं आमच्यांत लागतं असेल की जिओ हॉटस्टांर लां पणं लावलीच नव्हती नाहीं. हम्मं कसं मी आसलो की घरांत एकटी टी. व्ही शक्यतो लावतचं नाहीं ती टी. व्ही लावायचं होतंच नाहीं.
हां, हां मं तूंप हांय कायं चांगलं?
तूंप चांगल हायं की. छांन आहे आंता आणि संपल्यांवर आणि घ्यायचंय म्हणूंन सांगितलंय. हं चांगल आहे तूंप.
व्हयं व्हयं आम्हीं पणं बघितलं चांगल हांय वांस तेन चांगल मं
मं कायं आंता चालूं आहे.
कायं पप्पां कायं उद्यां पंढपूरला जायचं म्हणांल्या
पाऊस पडांलाय आणि कशांला?
बसंन जाणारं आहेतं म्हंण.
नको म्हणूंन सांगितलोय की त्यांना.
हां आणि आंता मलां म्हणाल्यांत हाजांर रुपये कायं हांईत कायं?
हां.
मी म्हणलं ते मित्रांला पर्वा पाशे दिलांयसा ते घ्यां की म्हणलं मागूंन त्यो आंता फोन उचलनां झालायं.
मं आंता ते गेलंच की.
व्हयं आणि माझ्याकडं घेऊन दिलतीत नाहीं.
हां हां कोणं कोणं जाणारं आहेतं मं?
ते त्यो नसतोय कायं दरवर्षी त्यांच्यासंग
मंग बसं नं कायं?
हां... प्रसनचं मी..
ठीकचं आहे.
बघां होतां म्हणांले ते म्हणांलेत तरं
आंता मी पणं पुढच्यां शुक्रवारी यायचं..
पुढच्यां शुक्रवारी कां
पुढच्यां शुक्रवारी म्हणजे आंता. एक थोडे दिवसं बघूंया की आजींनी आंता दवाखान्यांत दाखवूंन आणले.
हम्मं
म्हणजे शुक्रवारी आलं की कसं शनिवार, रविवार, सोमवार, होतंय नाहीं.
हम्मं.
म्हणजे पिढितंन पणं घरांत असतांत नेहां. नाहींय. पुढच्यां महिन्यांत हिजा हथ कायं बरं ते अमावस्या असत्यां तेव्हांपर्यंत. बारा तारखेला कांहींतरी आहे अमावास्या नेहांला पणं तेंव्हां ये म्हणांयचं...
हम्मं शनिवार रविवारी आहे शनिवारी सुट्टी असते कायं तीलां शनिवारी पणं
असते के कां असं. ते पणं म्हणत्यां आणि एकदाचं नाहीं पणं म्हणत्यां कायं म्हणतं आंता मगं. असतय का नाही
चालतय की मग
म
उपवास करणार आहेस
नई बाबा उपवास
का
ह हं
का ग
उपवास केलय
अगं मोठी एकदास आहे ना
तुम्ही काय तू करणार आहेस
मग
हू
ते खादाड्यागत जरा खायचं एक दिवस कमी करायच
हा खायाचं काय होत नाही ते हुतय पण आता कसं ते उपवास असलं की नकोच वाटतंय ते
मग काय आणि पिकल्यात तर काय ओ ती पपई
उद्या मग सगळ्यांची असेल घरात एकादस
हो सगळ्यांनचीच की बसलाय
मम्मी तेन पण करणारच
आणि ते मांजराला घेऊन जा वरडायलय उगचंच ढीग भर
हं असू दे शांत कर की त्याला जरासं दूध तेन घाल हा सोडून येतोयस दूध तेन घाल त्याला
उघच गावाची मांजर गोळा करून इथं वरडत बसालय
कुणा कुणाची याल्यात आता
कुठली कुठली याल्यात बाई मोगलातली तेन काय म्हणताय हा मेहनत
बारकी आलतीत काय नाही
सोडूनच येतो त्याला बारक्याला काय बरं वाटना झालत वाटतं काल
हू काय झालंय अभ्यास लई केले वाटत हू हा
दोघं भाऊ भाऊ जरकिंग घालून आलतीत बाई काल हा मावशी आलती वडगावची
घरला आपल्या
होय वडगावची शकुमावशी आणि त्या वडागावच्या मावशीची जाऊ आद्याची मम्मी
कसं काय
ती कोणाला बघायला आलतीत बई इथं
हा हा
तसंच घरा इकडं आलतीत घरा
अ भेटली काय नाही मम्मी
भेटली की, संध्या घलती
हा.. हा.. हा... त्या मग फोटो ते मागून
सांगितले आदल्या, मम्मीला सांगितले.
हा... हा.... ते, मी आलो कि तिकडे, टीव्ही ला लवया की व्हिडीओ फोटो ते
चाल
फोटो, फोटो पण घे सगळं त्याच्याकंडं पप्पांच्या मोबाईल ला म्हणजे लावता येत. सगळे एकत्र
हम्म.
या दर्शनला येतस की, लावायला
हला काते सोड त व्हिडिओ तर, द्या पाहिजे
हो...
तेला सांगेल त्यांच्या मम्मीला काल
हा... हा....
सांग तुम्हाला
हा.... हा.
मावशी न बे का शकू
हा... हा... हा.
ह....
ती लग्नात पण आली नव्हती. ना का आद्याची मम्मी काय आलती.
लग्नत आलती वाटते की, लग्न आल्याची मम्मी आलीतीी पप्पा. लग्नाला, आधीची ममी, आलती.
हम्... हम्....
येऊन गेले घरकडे घरला कुठेलत. घर बांधल्या असत.
हा... हा... घरला आली नव्हती का?
आपल्याकडे येऊन सविताकडे जाऊन मग असं काही गेलं थोडं क्लनिक
मावशीच्या इथं राहिली असते.
हम्.... चक
सगळ्यांना फिरवत ती
ती दुपारपासून फिरायला लागलेली. त झा इकडं कोणाला गेलीच बघा. हम्म....
रिक्षांच फिरत असतील.
रिक्षा नची, संध्याकाळी घड आलीत. मग शेवट सविता केलीत आणि गेलीत.
हम... हम....
ह कुणी काय मग.
हो कता
हो.
रक्षाबंधनची तयारी आल्या का नाही.
होय, मग काय येणारचं काय तू काय.
नाही, मी येणार आहे. कि,
येणार होय हा ती तिकडन म्हणते कोल्हापुरातून येणार हाय
हम.
तो पण येणारा अवघड झाली कि.
येणार आहे कि मग काय भाऊबीजला तुला इकडं यायचंय आहे.
आता असं असते व्हय.
आह,
असं असतं होय.
हा.
हम् ह हा सोड पन्नास पन्नासच्या नोटं काढून ठेवली भाई.
हम,
हम्म बास कि.
बास रे लई झालं.
चालतंय.
काय मग जेवायला जायचं प्लॅनिंग करायचं काय आहे त्या दिवशी हं?
एक.
जेवायला जायचं प्लनिंग करायचं का काय म्हटलं.
जेवायचं होय करूया कि.
संध्याकाळी करू या कि.
चालतंय कि मग जेवायचं? कोण बघणार मग खर्चा?
ते का आता आपण चालू केलंय काम होऊन जातंय त्यातनं.
होय होय ते होऊन जातंय. पाणी आलतं दुपारी बी तुमच्याकडे आलेत
होय नाही आमच्या इथं आलं.
आमच्या इथं दुपारी आलंत का असं
व्हय चार पाच दिवसा नंतर आलं असणार आहे. आमच्या इथे पण हाय दिवस आजचा उद्या येईल बघू आता कधी येतं.
दुपारी आलता पप्पा भरतेतं पाणी सगळं.
आ मंग झोप मोड झाले असेल.
होय सांगालाच नव्हत कोणी
हा हा ते सांगणार लगेचं.
मग काय?
अं मांजर मग काय काय काय खाल्लंय काय नाही?
खाऊन गेलं कुठं बाजार चार वाजता.
आज काय नसतं.
आज नाही परवाच आणलेलं. बुधवार, मंगळवार, बुधवारी.
हा. हा
ना ह काय तसानी? आं
काय म आजून काय नाही.
आता वडा खायला चाललेली आहेत पप्पा
आणि घरात
गरमा नाही वडा खाऊ नाही त्यात
आणि काल काय म्हंटली काल मम्मी म्हण मम्मी म्हणालते की उद्या शुक्रवार आहे संध्याकाळी काय तर आणणार आहेत म्हणून
काय आणार ये
होय काय तर आणणार आहे म्हणाल तिकती मला भेळ नाही तर काय तर
काम ये का का हो कोण ये म्हणावं. काय नाही या दोन तीन दिवसात त्यांना येवढा तेवढा आणत. झालं
आं
वडा तेवढा अंत त्यांना झाला बघ
हम्म सांगा तिला पण आला म्हणून हा
बरगत
ते आता मीकडं डेकनवरच्या गाडावर ने आण्याला पाहिजे.
पावास त ग बण पावास त फक्त
बर्गर
नाही सांगून गेल्या म्हण परवा बंद करा म्हणून. अ
कोणला पापा ना
हम ह
हम् हम हम तेव्हा इथं टेकनवरच्या इथं मिळते कि मग
होय मिळतंय.
हम्
मग पाचाला आम्ही तर आणून ठेवले खायला
काय काय आणले.
पापा आणलं.
ह हा
शाबूतोडा राजगिरात लाडू बटर चूड काय काय आणलात
हा हा
मी काय काय म्हणत.
श्रीचा पण फोन यालाय त्यासाठी यायला वाटतं
कोणाचा?
श्रीचा
श्रींचा होय.
हम्म फ्री झाला असल.
मोठी अडचण. मला कर म्हणून सांगितलेलं, तर दुपारी लावलेलं तीन ला.
हम्.
मला म्हणला यायला वेळ आहे, म्हणला अजून.
हम्म्.
स्टँड वर आहे म्हंटला.
हम्.
आल्यावर फोन करतो म्हणला, केलाच नाही. मला पण केला. हा ना. मग, किती झालं ग टाईम?
काय आता? काय नाही?
बघ जरा, टाइम किती झाला? तुम्हाला तिचीच
ह
हं, बोल. आवर मग, जेवण.
बरं बरं, चालतंय.